हॅलो हॅलो हॅलो
हॅलो येतो हा आता आलावाज बोला ना हो नाही ब्रेक नाही म्हणजे ना सुरुवात पाच दहा सेकंड ना असा आवाजच येत नाही काहीतरी
हम्म कायतरीे नेटवर्क
हा नेटवर्कचा इश्यू असतो त्याच्यामुळे काय म्हणता झाला सांगपा जेवण माझ अ नाशिकला तर मी अजून केलंच नाही मी कुठलाच गेलं नाही अजून
अ हा माझं इकडच काही झालंच नाही पहिलं वेळ आहे माझी इकडे हा
अच्छा
मागच्या वर्षी प्रयागला झालेला ना
हा प्रयाग झाला होता प्रयागला नियोजन छान होत पण तिथे तो कोणता तो कोणता हा इंजिनियर बाबा नाही का फार फेमस झाला होता पण त
तो फेमस झालेला नंतर ती मुलगी का त नाव ती पण हो तिचे डोळे काय ती पण तिला फल पिक्चर मध्ये वगैरे ऑफर यायला लागली काय काय फोट फो शूट झाले काय ना काय करू होत तसत हो काही ना काही होतच असते
हस
बघूता इकडे का हा आता कुंभमेळ्यामुळे ना इथे बऱ्याच लोकांना रोजगार पण मिळणार आहे ना काही ना काही काही ना म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून असं
आता बचत गटावाले पण आणि काल परर्वाच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ना बचत गटाला एककर जमीन देणार पाच वर्षासाठी भाड्या तर फववरती
हो का हा कस हा
ते
हो आणि कस महिलांनी स्वतःहून काही हो रोजगाराची स्वयंरोज तर ते पण मिळेल. आणि काय म्हणजे अ नैसर्गिक वस्तू वगैरे जे असतात प्लॅस्टिक वगैरे न करता स्वतः त्यांनी बनवलेल्या पिशव्या काप- -डी पिशव्या विकू शकतात, अगरबत्ती विकू शकतात. नंतर ते आपले शेणाचे आपले वगैरे ते पण आत्ता म्हणजे खूप पूजेसाठी ती जे जी लागेल ते चांगलं आहे ना त्यांना
हो चांगलं आहेेत आहे हो.
निर्माण वगैरे भरपूर येणार त्याच्या अगरबत्ती वगैरे बनू शकतो ना आपण म्हणजे असा उपक्रम जरी राबवला त्या वळेस तर चांगला आहे महिलांना पण नवीन काही शिकायला मिळेल. प्लास्टिकचा वापर कमी होईल.
हो ना.
अ-
काही असो पण चहा- -चा गाडा इतका चालेल ना.
चहा चहा मिसळपाव पाववडा जे जे फेमस आहे. कडच ते सगळं चालणार आहे. कमवून घेतील लोक बिचा- -री कोणी पण कमवता घेतील. तर हो
पण आता आहे ना गंगेवर एवढं म्हणजे अ स्टॉल किंवा दुकानं लावण्यासाठी जागा नाही देणार आहे जास्त
हो आणि स्वच्छता पण बघ बाहेरचे पण लोक येतात स्वच्छता तेवढी त्यांनी ठेवली पाहिजे नाही का. एवढी मेहनत घेतोय आपण म्हणजे कडेचे लोक त्यांच्यासाठीच करताय बाहेर लोक येतात काय नवीन चांगलं ठेवायला पाहिजे म्हणून. स्वच्छता ठेवायला पाहिजे. की काय नाही नाही तर आले गेले चालले गेले असं न- होणा नंतर अ न कचरा तरीच असं होत म् बाकी ग अजून तुम्ही गेले होते का प्रयागला व
प्रयागला नाही गेलेली मी इथून मागचा जो कुंभमेळा होता तेव्हा गेली होती योगायोग असा का वरतून पाऊस पण चालू आम्ही त्या नदीत पाय बुडवून बसलो लोण पाठी मागून गटरीचं पाणी पण
अरे वापरे हा
खूप चालू होता तेव्हा पण काय तेव्हा आपल्याला अं दाज नाही राहत
हो ना हो आणि आता सगळे घाट वगैरे नवीन सुरू केलंय ना नवीन
हो तेच ना मग आता त्यांनी इतकं म्हणजे अ बदल कामकात चालू आहे ना की आता परत तशी परिस्थिती येणार नाही असं वाट तय
हो ना तसच राहो आणि कसं आहे ना आता सगळे ते कामासाठी म्हणून सगळे मंदिर वगैरे पण बंद आहे सगळं म्हणजे व्यवस्थित काम चालू आहे सगळं आपण बोलतो रस्ते खोदले हे खोदले ते खोदले पण पण ते एक सोय होऊन जात ते ना एवढे बाहेरचे लोक येतात जातात त्यांच्यासाठी ती सोय होऊन जाईल
तुम्ही पेठ रस्त्याला कधी गेलात का नाही ना पेठ रस्ता अगदी अ म्हणजे एकदम चिवळ रस्ता होता छोटा रस्ता होता मग आता तो चार पदरी झालाय आणि इतका सुंदर झालाय रस्ता की, वाटतच नाही आपण पेठ रस्त्याला अस म्हणजे खेडेगावा कि म्हणजे आदिवासी पट्ट्याकडे चालोय असं वाटत नाही रस्ता इतका सुंदर झालायं तसेच होता सगळे रस्ते झा ना ते आ काम होपर् त्रास
हो आपल्याला थोडा त्रास तर सहन करावाच लागेल हा
हम
हो त्रास सन करा त्याच्यात जर काही चांगलं निष्पन्न होत असेल तर काय अडचण आहे सगळ्यां हो सगळ्यांच स भल्यासाठी चांगल्यासाठीच करताात तेवढं लोकांनी समजून घेतलं पाहिजे पि्झा आणि काय म्हणत अजून मग तुमच तर दिवस म्हणजे आठवडाभर कसा चालतो मग नोकरी कर असल्यामुळे मग बाकी चार दिवस चार पाच दिवस
नाही घर दुकान रेशन दुकान आहे
अच्छा हा
पंधरा दिवस रा न दुकानमध्ये जातात आणि महिनाभर आपली अंगणवाडी चालू असते
अरे वा चांगलंय आता हा
मध्ये
अंगणवाडीचे पण खूप उपक्रम असतात ना तुमचे बरेच चालूच असतात म्हणजे ह हो खूपच चालू आहे म्हणजे आहे माझे एक हा हा हो का ते काय असतं मॅडम नेमकी
अ पहिल्या खेपेची गरोदर आणि दुसऱ्या खेपेला त तिला जर मुलगी असेल तर तिचा फॉर्म भरला जातो आणि मग तिला शासनातर्फे आहे अ पाच हजार रुपये मिळतात
अच्छा आता काहीतरी दोन मुली असल्या त्यांना पण काही
हो हो लेख लाडकी योजना आहे ना ह लेख लाडकी योजना आहे एक मुलगी पहिली मुलगी आणि नंतर मुलगा असेल तरी चालेल किंवा मग दोन्ही मुली असेल तरी चालेल किंवा मग पहिला मुलगा
त्यांना चला त्या निमित्ताने तरी म्हणजे मुली वा तत नाही तर आधी कस मुलगी नको मुलगी नको हो ना हो हो आणि परिवार ह कुटुंब कुटुंबामध्ये पण मुलीला आ आता नाही पहिल्यासारखं हे होत ना पहिल्यासारखी विचारसरणी नाही राहिली आता कोणाचीच उलट मुली बगत मुली पाहिजे म्हणून सगळे बोलतात आता पण पण अंगणवाडीमध्ये खूप छान हो अंगणवाडीमध्ये छान छान उपक्रम राबवले जातात पण च्या अगदी अ जस मोठे दिसून येतात पण अंगणवाडीचे जे असतात उपक्रम ते दिसून नाही येत.
नाहीयेत हा ही एक खंतच आहे ती शासन सरा स्तरावर त्याची दखल घेत घेतली
दखल नाहीेत आणि कस काम भरपूर करतात तुम ते म्हणजे खूप कामं असतात मला म्हणजे एक आमच्या आहेत ना तेवा एक म्हणे तर ती पण मला नेहमीच सांगत असते म्हणे एवढी काम असतात आम्हाला की प्रत्येक गोष्टीची नोंद करा अगदी लहान मु घरातल्या प्रत्येक घरात एक एक घर जाऊन आम्ही सगळी नोंदी करतो म्हने
हो हो.
म्हणजे खारीचा वाटा जो असतो तो तुमचाच आहे म्हणजे अंगणवाडीत एकच आहे का?
पण मग ती खार तिचा वाटा कशी पटकन उचलून निघून जाते. पुन्हा ती खारीचा वाटा कोणीला पाहतच नाही. कारण ती पटकन पळून गेलेली असते. हा तेच ती पटकन पळून जाते ना
हो नाही पण छान कार्य उप आहे ते कार्य छान अंगणवाडी चालली आणि गरज पण आहे ना त्याला खेडेगाव पर्यंत असं कोण जात शा शहरातल्या गोष्टी लक्षात येतात गावाकडची म्हणजे छोटे छोटेशे जागेतले ते ल जरुरी आहे ते सगळं
हम्म काही अ म्हणजे ह ह आता तर अंगनवाडीचा कामकाज पण बऱ्यापैकी ऑनलाईन झालंय.
हो त्यांना पण ऑनलाईन आहे काही- तरी फोनवरच चालतं न बऱ्याचशा गोष्टी. हो सगळ्या सेविकांना फोन वगैरे दिलेले आता बघा ज्यांना गैर- समज होतो त्यांना होतो पण काम करणारे तर करतात हेना
हो नाही त्यांना कसं वाटत अंगणवाडीची मॅडम म्हणजे, फोन वच राहते पण मग.
अच्छा कामच तस आहे हा आणि आता सगळीकडे तर डिजिटल. त्याला म्हणजे हेच झालंय ना! म्हणजे ऑनलाईनच गोष्ट. ब झालय आहे सगळ्या.
तेच ना सगळी असते धावपळ -धावपळ
ह ह
तू तुमचं काय चालय पोरांचं झालंय खरेदी ओ
नाही -नाही -नाही माझा मुलगा अजून शिक- तोय.
अच्छा
हो नववीला आहे तो शिकतोय अजू-
मग तो समजदार आहे छोट्या मुलांच कस असतं त्याने घेतलं ना मला पण तसच. पाहिजे तीच कंपास पाहिजे.
तेच पाहिजे तेच पाहिजे नाही तसं काही नाही असं मोठी मुलं आहेत समजदार पण जरा जास्तच काळजी घ्यावी लागते मग मोठ्यांची ते दोन्हीकडन- आता जे पोर माहिती आहे ना तुम्हाला कशी म्हणजे द भीतीच असते. कधी मूल म्हणजे कुठे गेला का, काय झालं का किंवा काय सतत फोन वर असणं किंवा हे सगळ्या गोष्टी बघाव्याच लागतात ना ग जरी लहान असो मोठा असो मुल. वेळ अशी
आणि जे वय ही वय सांभाळण.
खूपच जरुरी वेळ आणि वेळ आणि वय ते दोघं ख त्याच्यामुळे हो चालेल धन्यवाद छान वाट ओके
हा